हॅलो...
हां बोला ना
हा काय करताय?
काय नाही चाललाय आवरायच.
स्पेशल बनवला की नाही
स्पेशल असं काही नाही आज आमचं उपवास होता मग साबुदाणाचि खिचडी- तरी आज गुरुवार असते दोघांच पण असतं ना त्यामुळे मला शाबूची खिचडी आज काय टीफिनला
मुलगी खात नाही का खिचडी म-
टिफिन मध्ये दिलं होत ना मग तेवढ्या ना तिला आता परत खात नाही. नको म्हणती मग सकाळी टिफिन मध्ये देती आणि मग आ आता चपाती करायची
हा हा टिफिन मध्ये हेल्दी वगैरे असं का म्हणजे स्नॅक्स वगैरे द्यावं लागतं का त्यांना?
हो हो रोजचा त्यांचा डायट प्लॅन दिलेला आहे ना.
हा त्यानुसार द्यावं लागत असेल- मग काय अस हे देते बनून थालीपीठ पराठे वगैरे अस-
पराठा असते थालीपीठ असते कधी व्हेज पुलाव असते उपमा पोहे म्हणा एक दिवस शाबूची खिचडी, एक दिवस असं चपाती भाजी एक दिवस द्यायचं असं आठवड्यात त्यांच्या पंधरा दिवसात दोन आठड्यांच त्यांनी दिलेलं आहे मग- त्यातलं होईल तस मग कधी इडली वगैरे द्या हा हो हा... दोन आठवडे झाले की परत तेच पहिल्या आठवड्यातलं तिसरा आठवड्याच रिपीट करायं मग असं झालं एखदी सडविच असते सडविच किंवा ब्रेड च्या वगैरे ते एकच दिवस म्हणजे रिपीटेड करायच नाही एका आठवड्यात दोन दा तो एक आयटम द्यायचा. आ हा परत वेगळं द्यायचं मग त्यामुळे- बघाला लागते कधी कधी व्हेज कटलेट वैगेरे करा काही तरी द्यायच हा मग अ... कधी बेसन चा चिला करायचा कधी मुगडाळीच वगैरे भिजत घालून त्याचा करायचं कधी नाचणीचं असते- म अस वेगळे काही तर हेल्दी जेवढे देता येईल तेवढा् द्यायचा प्रयत् आपण-
नाही होय आपल्या तेवढ्या एक मुलांना पण वेगळी टेस्ट- टेस्ट पण लागते एक मग ते चपाती भाजी खाऊन मग कंटाळतात ना तेच तेच....
त्यांना मेन कस आहे प्रोटीन ते सगळं पोहोचलं पाहिजे हे-
पाहिजे पाहिजे हा.. मग बाहेरच कसं खाल्लं की ते एवढं प्रोटीन वगैरे नाही ना भेटत मग एकच खाल्लं की ते त्याच्यातून किती भेटत- भेटणार आहे
नाही अजिबात नाही मग ते बाहेरचे फूडस पॅकेट फूड वगैरे अजिबात अलाऊड नाहीेत बिस्किट- व्हेपर्स वगैरे म्हणा चॉकलेट- सुद्धा द्यायचं नाही अस सांगितलं त्यामुळे घर घरी काय कराल तेच आपण-
हा हा हा म ते नाचणीच वगैरे कसं बनवतय का-
नाचणीच आपलं पीठ -पीठ आपण नाचणीच पिठा मध्ये - पिठा मध्ये बेसनच जस बनवत ना बेसनच चीला केला ना तसाच त्याचा मध्ये रवा घालायचा अन ते भिजत ठेवायच अणि मग त्याचा मध्ये तुम्ही भज्यां घालू शकता. गाजर किसून घालू शकता कांदा टोमॅटो कोबी मी मी सगळच घालते मग- हा हव ना मी कस ही भाजी अशी वर्ण खात नाही ना मग म मी काय करते कोबी गाजर बीन्स जे काय अस सिमला मिर्ची म्हणा कांदा टोमॅटो पालक- हा पाल पालक सुद्धा मी घालते त्याच्यामध्ये चिरून बारीक चिरायचं. आणि घालायचं म्हणजे मग खातेत गप त्याच्यातल मग गपचूप तसंच बेसनच पण करायचं. हा मग ते काढायला येत नाही.. मग गप खातेत. पराठा बनवताना पण, तसच मिक्स वेज पराठा करताना सगळं घालायचं थोंड जरा शेजवान चटणी वगैरें थोडं ॲड करायचं म वगैरे म्हणजे कस टेस्टला झाल की खातात गप
पाडते ना त्याची आणि मुलांना हेल्दी पण होते. आणि टेस्ट पण लागते.... हं आईंनी काहीतरी जुगाड करावंच लागतो...
मग काय करणार? असं नाही घालं खात तर तुम्ही मग असं तुम्हाला. फिरवून घालणार बघ
तुम्ही खात नाही. तर आम्ही पण काय खाऊ असं पण एक एक जण म्हणत.
नाही... आमच्यात आम्ही तिघं पण खातो त्यामुळ मग गपचुप खात.
हा मग काय एवढं हे येत नाही... हा तर नाही कि कस आवडला पा म्हणजे आईवडिलांना नाही. एखादी भाजी नाही आवडली तर मुलं पणा तुम्हाला आवडत नाही. आणि आम्ही का खाऊ? अस पण म्हणतात मग सडविच वगैरे व्हेज हं
व्हेज सँडविचेस बनवायच.. हो त्याच्यामध्ये पण असच गाजर, कोबीज, काकडी, टोमॅटो, सगळं पालक, वगैरे सगळं बारीक बारीक कट करून घ्यायंच मे करायचं त्यात मीठ, चाट मसाला थोडं मिरेपूड वगैरे असं घालायच चटणी लावुण न ब्रेड ला.... तसं मग हे ते सगळं स्टपिंग करायच परत वर्ण घालून भाजून हा रोज कर कारण तसंच द्यायचं नाही... कारण ते डायजेशन व्हायला टाईम लागतो. मग म्हणून अ हा वेळ लागतो. म्हणून मग अस जरा अस भाजून तव आपल्या रेग्युलर तवा असला चपातीचा असतो ना त्याच्यावरच मी त्याला थोडसं तूप लावून भाजते. त्याच्यावरच करते मग ते बला सँडविच मेकर वगैरे आणा असलं काय हे करत नाही.
नाही हा झटपट आपलं असं काही एवढं होत नाही ना सगळं जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर
काय जरा आपल्यालाच कष्ट लागतं म्हणुन मग जे जरा हे करायचं असल ना सँडविचेस वैगेरे करणारच आहे ना आदल्या दिवशी रात्री मी कट करून बारीक कट करून डब्यात पॅक करून फ्रिज फ्रिज मध्ये
चालतय एकत्र हा हा नई सकाळी कस सगळं चिरायचं तेन म्हटलं ते
टाईम जातय मुलांच आवरायचं. मिस्ट्रांचा डबा, त्याचा डबा वेगळा हे मला येवढ टाइम जातोय कणी मग चहा ह्याना चहा द्या. तिला तिला दूध द्या तिचं डायफ्रुट भिजवलेल तिला खायला द्या. इतकं म्हणजे अस टाईम जातो ना. मला - तेवढा सहा वाजलेल - आठ वाजलेल कळ आठ साडे आठ वाजलेले कळत नाही अस होते म म्हटलंय जाऊ द्या तेवढ दोन तासभर च मग काय ती गेली. की मग बसुन हा ती दोघ पण पावणे नऊला जात्यात दोघ जण मग ती गेलीत मी निवांत दहा, पंधरा मिनट बसते शांत फॅन लावुन खाली आणि मग नव वाजता मग नाष्टा करायला घ्यायचं आपण
होय मग काय निवांत तेवढ एक अर्धा तास जरी आपल्याला वेळ भेटला तरी
म्म मग तेवढं आवरायचं मग तिथन बाकीचं काम घरातला लो ट झाडाला, फरशी पुसा, देवपूजा करा कप कपडे धुवा, भांडी घासा तोपर्यंत तोपर्यंत आणि तास दीड तास जातोय.
हा त्यात जातोय. तोपर्यंत आणि यायची वेळ होते. त्यांची हा ते कस कंटिन्यू चालूच राहतय ते हं आणि वेगळं काय म्हणजे? अस स्वीटमध्ये वगैरे पण मागतात कासं हेल्दी प्रोटीन म गुळात
तसं चिक्की वगैरे आता तिला मखांना वगैरे देते कधी गुळ गुळ आपण त्याच्यामध्ये मी ऍड करून आपण जस आपल्या गुळाची चिक्की असते कि नाही? तसं मग ते मखाण्याच बनवते मग ते कधी ड्रायफ्रूटची बर्फी वगैरे बनवली. वलेली असत्या, कधी खोबऱ्याची बनवते, असं वगैरे हेल्दी जेवढ काही एक हा देऊ शक तर एखादा पीस दोन पीस द्यायचं. तेवढ त्यांना पण बरं खायला म्हणून मग होऊन जाते. त्यातन. मग घरी आपल्याला पण खायला होते ना चीक्की वगैरे बनवली की आपल्या पण हेल्थ होऊन जातय तिला पण होते सगळ्यांनाच होतय मग म्हणून. मग बनवतो मग मिस्टरांना पण द्यायच टिफिन मध्ये छोट्या तिला पण द्यायचं. आपण पण नाश्ता करताना नाही तर संध्याकाळच्या वेळेला खायचं. अ केल्यावर सगळ होतयं बघा नाही तर असं. मखाना काय आपला भाजायचं जरासं तूप घालून भाजायचं आणि नंतर गुळ आहे का नाही गुळ परत ते काढून बाजूला करायचं. आणि शेंगदाचे चिक्कीला कसं आपण गुळ जरा कडाईमध्ये वितळवतोय की नई हा थोडसं पाणी टाकून वितळायचं. म्हंजे घट्ट होत नाही ते एकदम आणि मगं त्यात मखाना तो भाजलेला घालायचा आणि गॅस बंद करून हलवायच ते गार होईल तस कस गुळ घट होतय आणि त्याला चिकटतोय त्याला ऍटोमॅटिक. मग ते सुट्ट सुट्ट होतय नाही नाही बारीक नाही करायचे हाय असा अकंडच ठेवायचा मग ते. थोडं सु ते होतात काही काही चिकडून एकमेकला राहतात सुटे झाले तर करायचा प्रयत्न करा नाही झाले तर नाही झाले तसंच. ठेवायचं बर, डब्यात घालून ठेवला ना थोडं थोडं चार. गोड आणि जरा गुळ आणि ते मगं कणी मुलांना आवडतय ना मग ते. गोड लागतेय ना जरा बर वाटतेय त्यांना खायला मग खात्यात. ह. नाही नाहीे देतात कारण हित पण स्कूल मध्ये स्ट्रिकली सांगितलयं मुलांना आठवडा दोनदा तरी छोट्या टिफिन मधनं मखाना हा द्यायचंच आठवड्या दोनदा द्या आम्ही रोज म्हणत नाही म्हणत्यात पण आठवड्यात ना, दोनदा तरी कंपलसरी पाहिजे म्हणतात.
हा हा. कसं आत्तापासूनच त्यांच्या शरीराची योग्य वाढ झाली ना, मग पुढं त्यांना काही त्रास होत नाहीत.
मग त्यामुळेच प्रोटीन वगैरे त्यातन कॅल्शियम भरपूर मिळतय ना, आणि आत्ता त्यांच्या बोनसाठी म्हणे हाडांसाठी खूप चांगलय ना होत कॅलशीयम म्हणून म त्या त्यांना सांगतात असते की ते पहिला द्या. मगं ठीक आहे म्हटलं.
हे सगळं त्यांच्या म्हणजे ह्याच्यानुसारच तुम्हाला टिफिन द्यावं लागेल.
होय! मग ते बघायच ठरवून ठेवायला लागतेय, त्याचाच विचार चालू असतय रा संध्याकाळ झालं की हा उद्या टीपीनला काय द्यायचंय? झोपायच्या आधी त्याचच डोक्यात असते. कारण ती तयारी केली तर सकाळी पॉसिबल होते नाहीतर मग गडबडीत काय द्यायचं म मी
थोडा लेट झाला तरी आपण निवांत करून देऊ शकतोय, नाही तर मग सकाळची धावपळ होत असेल.
सुचतच नाही ते झोप पण होत नाही सकाळी उगाच ते जागे होते खडकन काय केलेले नाही तयारी करायचय, अजून हे करायचंय ते करायचंय.
मग गडबड होते नियोजन असेल तर मग सगळ
हम्म. म्हणूनच म व आदल्या दिवशी काय करायचं त्या हिशोबने तयारी करायला लागते. डीस करून ठेवायच म्हणजे सकाळी होते व्यवथित.
आणि असं हेल्दी मध्ये आणि काय देताय तिला?
हेल्दी मध्ये मी आता तेवढं तर पहिला हे करत्या. हम्म हम्म. म हेल्दी पण चांगलं ग म तुम्ही हे पण करू शकतायं, आपलं फुटाणे, फुटाणी असत्यात का नाही. फुटाणे, शेंगदाणे वगैरे च आता मखानांचं केलं ना, तं ते गुळाच्या हेच्या मध्ये घालून त्याच पण चिक्की टाइपमध्ये बनवू शकता तूम्ही. ते पण होते. म्हणजे ते पण हा फुटाणे टू प शेंगदाणे चांगले ना, त्या मग तुम्ही थोडस पिक्सरला बारीक करून पाहिजे तर जर जाडसर हे. करून चिक्की पण त्या बनू शक ताई नाही त आसा अखंड सुद्धा करू शकता दोन्हीचे पण चालतात.
नाही बरं हे होय आमचीज सांगितली टीचरांनी पण आता. अ गुळ शेंगदाणे किंवा असं चिक्की पण दिला चालेल.
हा मग गुळशंड्यांचा ला लाडू करू शकताय, तुम्ही हा दयायच बीट गाज तर मग तम्ही सँडविच जरी बनलाय ना, मुलां जेवढ्या भाज्यात घलून दे येई तेवढं सँडविच बचं म्हणून भाज्या कट करून एकदम बारीक कट करायच्या बसतात.
आणि आवडीत
जरा फट सेंड लावलेला असते म्हणूनच तेचा स त्याला घालायचा.
हा त्यांच्या कस आवडी, निवडी म्हणजे एक भाजी पाहिजे तर तीस आवडते त ती एकचव आव आवडीची इतर भाज्या खायला नकोत असं होते.
मग त्यात तुम्ही मग ह्याचा पण करू शकताय, पनीर पराठा वगैरे पण द्यायच पनीरमध्ये पण प्रोटीन. भरपूर असत त त्यामुळ, आठवड्यात न घरी घरीच प नाही बनवून देत झाला ते.
मी कसं बघत अस ते रोस्ट करून त्याच्यावर असं मग हे टाकायचं. वगैरे आणि त्यात अस मसाला टाकून. असं फक्त फ्राय करायचं असं
ते पण चाल ते पण चांगलं ते म हे ते मसाला पण आणि किंवा एकदा, हे एकदा, ते करायच म्हणजे
हा म्हणजे दोन्ही होऊन जाते हा. हा म्हणजे स त्यांना खाताना पण चटपटीत, लागायला पाहिजे आणि संपायला पण पाहीजे अस करायल पाहीजे होय एकदा चव लाग लागली ना मुलं खातात हम्म. बघायल पाहिजे करून बघते मी ते पण ते चिक्की म्हटला ते हच मखाान्याच हा चालेल चालेल.
आणि